हॅलो हां बोलां की हां ऐकूया लागतं
हां हां कायं मंग कायं चहापाणी झालं कायं
चहा पाणी झालं होतं मीत्यांला शाळेंत डब्बा करूंन दिलांय साडेबारा वाजतां मुलंगा येतोय घरी तुमचं चहा पाणी नाश्ता झालां मुलंगा आहे लहांन लहांन गटांत आहे आं पांच वर्षाचा आहे
होयं कायं ट्विन्स आहेत कां तुम्हांला
नाहीं एकचं मुलंगा आहे
एकचं मुलंगा आहे कां मं ते जेवर बघितलं म्हंण मलां वाटलं ट्विन्स आहेतं कांहीं दोन
हां नाहीं ती मोठ्यां भावांची मुलंगी आहे
होयं कायं हम्मं हम्मं कुंठलं तुम्हीं कुंठलं गावं तुमचं मंग हम्मं
बाकी कायं मंग आंज
हॅलो
हां बोलां की
मंग गेले कां शाळेला तूं गेलां कां मुलंगा
हां शाळेला गेलं नां मंग रोज डब्यांत डब्बा करूंन द्यां मुलांचे लैला हे असतांत हेंच नको तेचं नको मंग आंज कायं करायचं उद्यां कायं करायचं असं होतं नाहीं रेसिपी कांहीत नवीन नवीन रोज कांहीं तरं ट्राय करायंला लागतं मं येतं आपणं नवीन कायं तरं ट्राय केल्यावरंच पौष्टिक पणं मुलांना खायला भेटते नाहीं मग कधी तर पराठे मेथीचे कधी तर अ आलू पराठे. अ काहीतर असं नमकीन काहीत करून द्यायचं म्हणजे म लहान मुलांचा डबा पण अ पाती रोज रोज चपाती म्हटलं की त्यांना पण कं टाळा येतो नाही मोठी मुलं काय भूक लागत्या खायचं असं होतय तरे लहान मुला त नसतं नाही हा काहीतर नमकीनच सारखं-सारखं खायला लागते.
नर्सिनील नर्सरी आहे का एल केजी होती केजी कितवीला आहे?
नाय नर्सरीलाच आहे अजून.
नर्सरीला आहे काय होय काय माझा पण मुलगा एल केजी लाच आहे एल केजी ला एकटा एकटा थर्ड स्टँडर्ड ला आहे.
हा हा मग तुम्ही पण ट्राय काय तर नवीन रेसिपी ट्राय केला असला तर सांगा मला.
हो त्यांचं कसं असतं डेली फूड चाट दिलं सत नाय त्याने स्कूल मध्ये ते फूड चॅट प्रकार आम्हाला रोजचं द्यायला लागतं माझं ह्या मुलग्याचं वेगळं टिफिनचं लंच बॉक्स तयार कराय लागते मग त्याज वेगळं तयार करायला लागते मला.
हाव.
ह. सक्काळचं धावपळ म्हणजे त्याजा कसं असते मोठ्याचं कसं असते शॉर्ट ब्रेक आणि लंच ब्रेक दोन असतात. मग त्याच्यामध्ये शॉर्टब्रेक मधी कसं एकदादा पोहे करून द्या एकदा काय तुमच्याकडे फ्रुट्स असेल तर फ्रूट्स द्या. नाहीतर आता भडंग वगैरे ते द्या नाहीतर बिस्किट्स देतो एकदा एकदा. नाही तर ड्राय फ्रूटस एकदा घालून देतो तस शॉर्ट ब्रेकला देतो.
ते टाइम टेबल त्यांचं ते व ते हेचा टेबलच असेल नाही काय खायला द्याय आज काय उद्या काय.
त्यांनी दिलाच असत ते अ म्हणजे संडे ते सॅटरडे परत काय काय असते बघा सगळं अ ह्य मंडे ते सगळं त्यांच फूडचाट च्या असतेच त्यांच्या प्रकार सगळं द्यायला लागते जेवण. मग त्याला कसं असते दुपारी मग य भात सरा भात देतो मग एक चपाती मग जरा भाजी कंपल्सरी त्यांना कसं असते दुपारच्या टाममाला असं काय वेग वेगळं देऊन चालत नाही. चपाती असं एक एकदा पालक पराठा कुठलं मेंती पराठा असंच काय का ते पण एक दिवशी दही असं धपाटं असं काहीतरी करून देतो. तर जास्तीत अन जास्त दुपारच्या टायमाला चपातीस द्यायला सांगतात. त्यांच ह्याच्यामध्ये आणि अ बारक्याचा तसं नाही त्याज काय असं असते एक दिवस इडली द्या एक दिवस आंबोळी द्या एक दिवस मेंथी पराठा, पालक पराठा एक दिवस धपाटा आणि दही हेज्या कसं वेगळं वेगळं काय काहीतर ह्याला करून द्याय लागते असं असते. आणि ह्याला पण तसच दोन चाट हेज्या पण दोनच असत्यात. एक शॉर्ट ब्रेक असते एक लंच ब्रेक असते शॉर्ट ब्रेक ला फ्रुटस घालतो नाहीतर ड्रायफ्रूट घालून देतो नाहीतर एकदा एकदा बिस्किटस रोजचा खाऊन कटाळा असतमुळे एक एकदा बिस्किट एकदा पीरू, एकदा आंबा आता कुठलं सीझन वाईज कुठलं येते
हा हा मला पण आम्हाला पण स्कूलमध्ये सांगितल्यात रोज वेगळे वेगळे डी आणि जास्त करून पालेभाज्यांच्या व भर द्यायचंज जेणेकरून त्यांना सवय व्हायला पाहिजे नाही. पालीभजा म्हणलं की मुलांचं तोड वाकड होते मग ते खा आज नको खायला उ नको खायला, मग परत भाकरी पण, भाकरी पण डब्याला द्यायची. कधी कधी, असं म्हणून सांगितलंय आम्हाला पण शाळेत. मग कस, त्यांना सवय पण लागत्या आता पासून, आणि नंतर मग मोठं झाल्यावर आपल्याला पण त्रास देत नाहीत नाही मुलं.
हम्म हम्म! होय होय, हो.
त्याच्यामुळे, त्याच्यामुळे आम्ही पण मग जे आज आज हा.
टेक्नॉलॉजी लईच पुढं गेल्या आता, काय काय कसं कसं लय वेग
आपल्या वेळेस, आपल्या वेळेस अस नव्हत नई, आपण काय रोज चपाती, भाजी, अ काय असेल ते, भाकरी पण एक एकदा नेणार आपण.
तेच, आमच डेली तेच
हा, जे घरात बनल, जे घरात बनवलं जातं तेच, असं वेगळं काही नाही. जे घरात बनवलं जातं, तेच आपण घेऊन जात.
तेच पाहिजे काय, हट हटपण करत नव्हतं आम्हाला.
होय नाहीच की, कधीच नाही.
घेऊन जा गप्प.
होय, आणि, आणि मग शाळेत आणि शाळेतला पण खात होतो, अ अस काही नाही घरात आणि घरात जरी घरचं जेवण नसलं तरी स्कूलमध्ये, हे आता असं नाही आपण स्कूल मधलं कमी, आणि घरचेच डबे जास्त देतो.
हो हो, तसच आहे आता आता पघितल्या बॅ पोरांची बुक्स बॅग कसं भर, त्यांच्यापेक्षा त्या बॅगसच वजन जास्त असतंय.
होय, आणि बुक्स पण, आता पण कॉम्पिटिशन लेव्हल वाढल्या, बुक्स नोटबुक पण म्हणजे, ज्या ज्या सब्जेक्टला ते ते नोटबुक्स आतापासूनच आहेत.
हो हो, आता मग तिसर तिसरीला मुलगा आहे नाही, तो सीबीएसईी पॅटर्न आहे त्याचं. त्याच मला उ ऊचलत नाही त्याची बॅग, त्याच सगळं म अऍक्च्युली सांगाचं म्हणजे, त्याचा सिलेबस आहे नई, ते मला येत नाही एकदा शेवट त मला आला तर, मी चाट. जी. पी. टी. मध्ये टाकून त्याला काढून देते. असं एवढं टे टेक्नॉलॉजी पुढ गेलय, लई म्हणजे लई गेलय, तुम्ही कुठलं?
आम्ही इथ मुरसेवाडीच्या इकडं आहे, राहिला जवळपास आहे, एरियात
म्हणजे उंचीवाडी कुठे आहे?
नूरसिहवाडी
नर्सिंहवाडी होय, मला वाटलं शी, इकडे आहे होय, आम्ही पण इकड शिरढोणचच की
हा हा, मग अ, आम्ही पण मग काय आणि आता पा पूर आता तर आम्ही पाणी बघायला पण गेलो होतो, पाणी मंदिर जरासं बुडायला कमी होत, आम्ही गेलो होतं बघायला.
होय काय? आमचं कस येता येत नाही, नाही काय म्हणजे आमच इथ मधी पूल आहे.
हो, शिरडोनच्या पुलावर पाणी आलं होतं नाही होय, पाणी आलं होत. ह्यावेेळेस पाऊस ह्यावेळेस पाऊस एक दोन महिने, एक महिनाभर लेट केला खर, जास्तच पहिल्यांदीच जास्तच आला पाऊस लगेच. नंतर मग काय आता तरी पण आता नंतर अजून थोड दिवसांनी चालू पाऊस परत.
आता कुठे चार -पाच दिवस झालं पाऊस नाही काही नाही आता बघूया. क्लायमेट तर झाले आज पावसाचं.
ग नागपंचमीच्या वेळेस जरा लागल परत गणपती आहेत अजून गणपतीच्या वेळेस पण भरपूर लागतोय पाऊस.
हो त्याच्यापेक्षा पहिलाच आधीच लावून गेल लागून गेलेला बरं असतय. का गणपती सगळ किचकट नको वाढते ना ते. कार्यक्रम असतात सगळी आमच्या इथं तर
मोठे सण असतात ना. सगळे. हा.
तवा नको वाटतंय सगळी नवीन साडी वगैरे घातली असते. सगळं दारात किचकिचकिचकी नको वाटतय काही. आमच्या गल्लीत इथं बसते गणपती. आमचे सगळे इथे कार्यक्रम करतो आम्ही पाच दिवस.
हा.
ते पावसामुळे सगळं किचकीच किचकीत नको वाढतंय. त्या टायमाला. आत्ताच पडून जाऊ दे केवढं पडतय.
ह ह ह.
होय. एक मिनट.